हॅलो येतोय हा बोला काय म्हणता कशा
हा मी मस्त आहे तुम्ही कसे आहात.
मी पण छान आहे नुसतं.
हा तेच म्हटलं हाच नंबर का कुठला कारण की काल मी काल लेडीज ला फोन केलता तिझा व्हॉट्सअप नंबर वेगळा होता. आणि कार्याच वेगळ होतत.
हो का हो का ओके ओके हा नाही नाही कधी असं पण होत. कीज ऍप ओपन करून ठेवला नसेल ना तरी पण कॉल नाही लागत. जर ॲप ओपन नाही केलं तर हा तसं पण आहे.
हा तसं पण आहे पण कालच्या व्यक्तीला फोन केलताना तर मग व्हॉट्सअपवर चॅटिंग वेगळी केली की हा फोन करा वगैरे आणि नंतर फोन लावला आणि नंतर मग त्या बोलतात. की दुसऱ्या नंबरवर.
हो का ओके ओके.
हा मी म्हटलं अरे यार आधीेच मॅसेज टाकायचं ना मत
नाही नाही तेच कॉल मग वाया जातो ना मग उगाच तसं हो तेच तेच तेच माझ पण आधी कॉल अस लागायचं बोलणं व्हायचं आणि मध्येच कट होत होता फोन पण अच्छा.
रेंज असले कट झालं रेंज नसलं की मग कट होतो माझे पण काल दोन कॉल तसेच झाले अर्धे झाले ये ज्यातून रेंज गेली आणि मग कट झाला.
हो का ओके ओके.
हा तसे हळूहळू होतात प्रॉब्लेम नंतर होईल ओके.
ओके हा बरोबर. बाकी काय म्हणताय बाकी काय हा-हा-हा. चालय बाकी पाऊस वगैरे कसा आहे तुमच्या इथे.
पाऊस वगैरे आता जर थांबलाय आता दोन तीन दिवस झालं. बारीकसाच पडतोय पण त्याच्या आधी ह हजमूनी स्टार्ट झाला ना त्याच्या एक दोन तारखेला खूप पाऊस पडला होता आमच्या इथं.
आमच्याकडे सुद्धा खूप पडला.
सगळीकडच पडला होता ना.
हो हो हो अप आमच्या सांगडे पूर आलेला आमच्याकडे तर पूर्ण मार्केटमध्ये पाणी वगैरे भरलं होत. अ सगळं बहुतेकांचं बरच नुकसान झालं हो.
आमच्या इथं पण झालं होत असे आमच्या इथं तर चार दिवस लाईट नाही पियांच पाणी नाही.
हो. हो. आमच्याकडं पण तेच कारण लाईटचे सगळे पोल वगैरे पुरामध्ये पडले होते ना. आणि म्हणजे का काहीच - - करू शकत नाही. पाणी दोन दिवस होतंच म्हणजे पुराचं तेव्हा. त्यांच्यामुळे कोण तिथे जाऊ पण काम होऊच शकत नव्हतं लाईटच तेव्हा पण.
हा ना. ते सगळं लाईटच बंद केलं होतं कारण की कोणी पाण्यात वगैरे गेलं - - त्याच्यामुंळ. सगळ्यांचे बंद केलते. पाणी जेव्हा ते कमी झालं सगळं - -
त्यावेेळेस मग सगळे वायर बिअर जॉन करून मग चालू झाले लाईटी.
हो. हो. आमच्याकडे पन - - तिसऱ्या दिवशी दो म संध्याकाळीच म्हणजे चार, पाच वाजता लाईट आली आमच्याकडे पण.
हो आमच्या हित सेम संध्याकाळीचं आलती.
सगळ्या बिसलरीच्या छोट्यां बॉटलं आणून आणून त्यासुद्धा म मिळत नव्हत्या. काय विचारू नका. खूप हाल झाले सगळ्याचे अस.
ह्या आधी कधी असं नव्हतं झालं. पाऊस पडत होता. पण या वेळेस पहिल्यांदा झालंय हे ना.
हो. हो. नाही. पहीला दोन हजार पाच ला जो पूर आलेला ना त्याच्यानंतर हा त्याच्यापेक्षा पण जास्त मोठा पुर आलायं या अगोदर ऍक्च्युली बघायला गेल तर.
हा. हा. दोन हजार पाच मध्ये.
तेव्हा सुद्धा आला होता. म्हणजे पण या वेळेस त्याच्यापेक्षाही मोठा होता. ॲक्चुली बघायला गेलं तर. असं म्हणजे ज्या एरियात कधी पाणी पोचलं पण नव्हतं त्या एरियामध्ये पण पाणी पोचलं आमच्या इथे.
अच्छा! म्हणजे तुमच्या इथं भरपूरच होतं.
होत. हो, हो, हो.
इकडं प होत पण इकड एवढं नाही. काय काय ठिकाणी एवढं नव्हतं. पण काय काय ठिकाणी भरपूर परिस
स्थिती होती. हो, हो, हो. हे कसं म्हणजे यांच्या ना न - - दी वगैरे ज्याच्या जवळपास आहे त्यांना जास्त त्रास झाला ॲक्चुली. नदी, नाले ज्या जवळ आहेत असे मोठे मोठे त्यांच्या इथे त्यांना त्या लोकांना खूप त्रास झाले. त्यांच्या घरात पाणी शिरलं वगैरे अस झालं ते.
हो. पाहिलं ना मी न्यूज वर त्यांच्या घरात पाणी वगैरे शिरलं होत. धान्याच नुकसान झालं काय काय लोकांचं.
हो, हो, हो. किराणा दुकानामध्ये भाता भाताचा याच्या भात घेण्यामध्ये भातांना - -
एवढं काय अस होत. त्यावेळेस असं वाटत - - शाळेला सु ट्टी होती एवढंच. बाकी कुठं काय चाललंय एवढं काहीच माहित नव्हत.
ना माणूस म्हणजे असं होत ते. मगं आ पण कस लेडीज लोक मुलांच्या शाळा, ट्यूशन काय अस त्या निमित्ताने घराच्या बाहेर पडते. अच्छा. हो. तर ते ते सगळच बंद असल्यामुळे कुठे - - काही जाणं बाहेर पडलंच ना म्हणजे जास्त म माहिती होत नाही. तर आप आपण कसं लेडीज लोक कारणास्त कुठे बाहेर पडत नाही ना जास्त करून असं होतं ते.
हो. बरोबर. ऑफिस वगैरे सगळे ते पण बंद होते ना.
हो हो हो मुंबई ठिका पण ट्रेन वगैरे पण बंदच होत्या ना?
हो ट्रेनही बंद होते इकडं. बसेस वगैरे इकडे काही काही ठिकाणी जर पाणी साचलं होतं तर ट्रॅक्टरमधून.
हम्म.
घेऊन जातो ते इकडून इकड असं पार करायला. मानसाड हम्
बाप सगळीकडे परिस्थिती बिकटच होती सगळं त्याच्यानंतर दोन तीन दिवस बराचसा पाऊस गायपच झालेला आता सुरुवात झाले आमचे थोडं थोडं मध्ये मध्ये पडतंय असं
हा त्याच्यानंतर जो थांबला ते कडक ऊनच होत चार पाच दिवस
पाच दिवस प्रचंड गरमी सारखं वातावरण होतं उन्हाळ्यासारखं प्रचंड गरम पण होतो हा कोण म्हणणार पण नाही का आत्ता तेवढा मोठा पूर येऊन गेलाय म्हणून असं
हो आणि गरम पण लगेच सुरू झालं गरम व्हायला
हो
तेच नाही नंतर नाही झाला मग आता परत बारीकसा चालू झालाय पाऊस पण गरम होतच आहे अजून
होतच आहे हो हो खरंच आहे आता पण कसं आहे म्हणजे हा
ता कसं आता थोडं थोडं तर आता महिना संपला ऑगस्ट महिना चालू होईल आता
हा रे ऑगस्ट महिना चालू होईल आता
जुलै आता जुलै ना जून जुलै आता पर् जुलै चालू आहे ना आता होईल आता ऑगस्ट महिना म्हणजे अस श्रावण म्हणजे श्रावण महिन्याला कशी श्रवण वग चालू होतील एक एक करता अ हम्म
पण पडला पाहिजे पाऊस फक्त तीन चार दिवसच पडला अजून लागल पाणी ह ना पाण्याची पण गरज आहे सगळ्यांना पाणी पण लागणार हे आता ऑगस्ट पाऊस कधीपर्यंत असतो हॅलो तुम्हाला आवाज येतोय का माझा मला आवाजच येत नाहीये तुमचा हॅलो हॅलो ताई मला आवाजच नाही येते तुमचा